हॅलो.
कार ताई
हा नमस्कार ताई
हा हा होय ये तोय छान येतोय हो
हा मला येतोय तुमचं चा आवाज हा तर आज आपण आपण कुठल्या विषयावर बोलूया पावसाळ्यावर बोलूया?
चालेल चालेल
हा तर खरं सांगायच तर हे जे आपले तीन ऋतू तु असता उन्हाळा पावसाळा हिवाळा यातील सगळ्यात आवडता ऋतू म्हणजे पावसाळा अ पहिली गोष्ट ष्ट म्हणजे माझा जन्म पावसाळ्या पावसाळ्यातच झालेला आहे त्याच्यामुळे ते एक हा माझा तो आवडता ऋतू बनलायं हा त्याच्यात अजून पावसाळ्यामध्ये म्हणजे कसं की सगळीकडे हिरवगार असतं हा. हा. झाडं आपले छान अहं. डोलत असतात. झाडांना पाणी मिळतत. त्याच्यामुळे झाडं पण जशी काही खुशीत हसत असतात असं वाटतं आपल्याला नाही का हं तस प्राणी.
पावसाळ्याच कसं आहे की, लहानपणापासून तो आवडता ऋतू असतो. म्हणजे अगदी आपण लहान होत तो तर पावसात तर खेळायला जायचो आम्ही. आजीच्या घरी गेलो. की आप. पावसाळ्यात खेळायचं. पाऊस पाऊस आला की खेळायचं त्याच्यामध्ये. अंगणामध्ये खेळायचं नंतर होड्या तयार कराय चहा? अ होड्या पाणी जिथून वाहत असेल थोडस, तर त्याच्यात त्या कागदाच्या होड्या टाकायच्या. नाही का? हा आता कागदा च्या बोटी की थोडसचं कागद लागायच, पण तरी ते खूप मजा वाटायची की, त्या पाण्यामध्ये वाहत जाताय त्या. आणि मग रंगी बी रंगी रेन. कोट त्यावेेळेला रेनकोट जास्त नसायचे, छत्र्याच असाय च्या? पण मग ती आधीच्या वर्षीची छत्री सुद्धा जपून ठेवली जायची दुस दुसऱ्या वर्षी वापरायला. ह आणि ती एक छत्री असाय रंग असायचे तिला वेगवेगळे. इंद्रधनुष्यासारखे आणि ती खूप आवडायची. ही सगळ्यांनाच आवडायची ती अशी वेगवेगळे रंग असे त्या ते लाल, पिवळा, निळा असे रंग असायचे आणि मग मुलांना पण खूप मजा वाटायची छत्री घेऊन जायला अहं असे. तर पावसाळ्याचे आणि शाळेत पण निबंध लिहून घ्याय जे पावसाळ्यातील एक दिवस. असा आणि मग त्याच... खूप वर्णन करायचं पावसाळ्याच असे ते खूप पावसाळ्याच्या आठवणी आहेत नाही का.
हो हो आणि शिवाय असं म्हंटलं पण जायचं ना... कि पहिला पाऊस आला. की तो पाऊस आप... पण त्या पावसात आपण भिजलंच पाहिजे असं आपल्या पूर्वजांपासून.... म्हणताय ह.. ते पण बरोबरच आहे ना म्हणजे कस की आपल्या. - आपली प्रतिकारशक्ती पण वाढते त्याच्यामुळे. सवय होते बा जस... जे वातावरण जस आहे त्याच्याशी ऍडजस्ट करण्याची आपल्या पण शरीराला सवय होऊन जाते. नाही का ह नंतर कधी कधी ना त्या- पावसाळात गारा पण पडायचा बघ. ह का नाही आणि त्या गारा पडल्या कि- त्या मस्त बाहेर जायचं अंगणात जायचं त्या गारा वेचायच्या आणि त्या - खायचो आम्ही तर अक्षरशः हा तर ते खूप आवडायचं ते पणस म्हणजे बघायला पण खूप आवडायच. सगळ ज म्हणजे आजूबाजूचे ते. काही काही घरांवर पत्रे असायचे. त्या पत्र्यांवर सगळ त्या. पंढर पंढ पंढर पंढ गारा सासलेले असायचे. ज्या हम्म त्या बघायला - पण खूप आवडायचं त्या वेचायच्या खायच्या. ते पण आवडायचं असं म्हणजे खूपच वेग अनुभव असो नाही. का पावसाळ्याचा.
आणि सगळ्या भाज्या ओल्या चिंब झालेल्या आणि शेतकरी तस तेच बाजारामध्ये त्या भाज्या विकण्यासाठी बसायचे ते पण आठवणीतल्या गोष्टी आहेत कि ते छत्री घेऊन बसणार. किंवा पूर्वी तर ना शेती- काम जेव्हा करायला ला जाय लोक पावसाळ्यात तर अस डोक्यावर सुद्धा एक असे प्लास्टिक च घ्यायचे ते डो
गुळणी प्लॅस्टिकची गुळणी घ्यायची हा.
प्लास्टिक. गोणी म्हणा किंवा प्लास्टिक म्हणा असे डोक्यावर टाकून जायचे. आणि मग नंतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अ बघायचे म्हणजे घरा चे रिपेरिंग म्हणा किंवा कुठे घर घर एखा ते आधीच तयारी करून ठेवलेली असायची दरवर्षी शेतकऱ्यांचं म्हणा किंवा आदिवा सी लोकं पण घराची डागडुजी करून घ्यायचे. तर अशा खूप पावसाळ्या च्या आधी पण खूप गोष्टी चालू हून जायच्या म्हणजे पावसाळ्याची तयारीच सुरु होऊन जायची ती.
हो हो बरोबर. म्हणजे कसंय कसंय की शेतकऱ्यांच्या इथे पण क सं की पावसाळा यायच्या थोडसं आधीच ते पेरणीची वगैरे तयारी करून ठेवतात म्हणजे काही काही ठिकाण असं आहे ना, की जिथे पाण्याचा अजिबातच स्रोत नाहीे हाय मग. अ कसं म्हणजे पूर्ण ते पावसाळ्यावरच अवलंबून असतात त्यांची शेती-शेती तितली पिक अस त्याच्यामुळे पावसाळ्यात. पावसाच्या आधीच पेरणी करून घेता. म्हणजे पाऊस आला की आप आपोआपच पाणी त्या मुळांपर्यंत जात. आणि आपोआपच बीज रोपण होत मग बिजातून ते वनस्पती तयार होत. छान रोपटी तयार होते. त्यात असं. मग छान शेतीत त्यांची बहरून येते. असं होतं पावसाळ्यात हा त्याच्यामुळे.
ढग येतात ना. तेव्हा मी तर. पाहिलेलं की मोर सुद्धा अशे शेताध्ये येतात. आणि नाचताना पण आप आपल्याला दिसतात ढग आले तर.
हो हो हो हो खरे हाय.
खूप सुंदर आता तर ते दृश्य नाहीच, दिसत जवळपास. आणि पाऊस आल्यानंतर सुद्धा सगळं ते ओल चिंब होणं किंवा उन्हाळ्यात खुप तापलेली अ जी जमीन असते. त्याच्यावर पाणी पल्यावर ते थंडावा थोडासा तो तयार होणं. या खूप छान गोष्टी ते असायच्या. आणि पावसात तेव्हा खूप मजा यायची. पण आता इतके आजार पण येत किंवा सर्दी होईल म्हणून आपण जात नाही. आता खूप आपण स्वतःची काळजी जास्त घेतो आणि आपली प्रतिकार शक्ती पण. कमी झालेली आहे. त्या त्याच्यामुळे नि आपण खूप. पावसात जाणं वगैरे सुद्धा टाळतो शक्यतो. नाही का? तर ते. त्यावेळेचे दिवस पण रम्य होते. शिवाय पाऊस गेल्यानंतर इंद्रधनुष्य असायच. आक... आकाशामध्ये त्याचे ते रंगी रंगी आणि इतकं मोठं यायचं ते इंद्रधनुष्य. आणि त्याचं ते सगळे रंग बघणं आणि तो संध संधी प्रकाश म्हणतात त्याला. तो पण पडायचा म्हणजे असा पिवळसर लाईट पडायचा तो. सुर्याचा. अ.. प्रकाश. त्याला संधी प्र.. प्रकाश म्हणायचे. त तो संधी प्रकाशामध्ये खेळायचीत. तर खूप मजा यायची. खूप छान वातावरण झालेलं असायचं. च ना! त्याच्यामुळे असे खूप म्हणजे पावसाळ्याचे खास. खेळ असायचे. हे ना. हां हम्. ह.
आणि कस पावसाळ्यामध्ये भाज्या पण भरपूर येतात. भरपूर प्रमाणात येतात, अ फळ येत. येतात भरपूर त्याच्यामुळे ते फळं खायची, आनंद काही वेगळाच असतो ना, आंबे वगैरे उन्हाळत ही येतात आंबे. पावसाळ्यात पण येतात नाही का. आंबे, केळी आहे, पेरू, चिकू, ही सगळी फळं पावसाळ्यात येत असत. असतात त्याच्यामुळे. ते खाण्याची मजा काही वेगळीच असते, म्हणजे आपल्याला सगळं ते वि्हटॅमिन्स येते ते. लागत आपल्याला विटामिन. वीण मिनरल. सर्व-सर्व त्या फळांमध्ये. मिळत आणि ते फळ जास्त. तयार होतात पावसाळ्यात. त्याच्यामुळे मग. ते खाण्यात पण आपल्याला आणि एवढं गोड स्वादिष्ट. स्वादिष्ट असे फळ खान्यात पण. आपल्याला खूप आनंद वाटतो ना.
हो आणि वातावरणात एक गारवा तयार होतो, त्याच्यामुळे गरम-गरम जेवण. पण चांगलं लागत. अगदी भाजी-भाकरी जरी खाल्ली किंवा पिठल भाकरी जरी. खाल्ली तरी खप छान लागत ते, बेसन म्हणतात, काही ठिकाणी. ठिकाणी. तर अशे ज्या गरम-गरम. किंवा गरम भजी करतात. पाऊस आला कि तिथे गरम-गरम भजी खायची. नंतर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे चहा तयार करायचे. म्हणजे आलं टाकून चहा करायचा गवती चहा टाकून. चहा तयार करायचा तो घ्यायचा. असे सुद्धा आणि टपऱ्यांवर पण हल्ली खूप असे. वडापाव आणि ह्या सगळ्या गरम. गरम गोष्टी मिळत असत. असतात. लोक, लोक. बाहेर सुद्धा खाण्याची आता जास्त झाले पण पूर्वी घरातच केलं जायच हे सगळं असं तर गरम गरम खूप छान वाटत कारण वातावरणात पूर्ण थंडावा आलेला असायचा ना आणि हा आणि ती पावसाची गाणी मग ती रेडिओ वर ला लागलेली असायची वेगवेगळी.
मे म्हणजे कस आहे माहिती का मेन म्हणजे कस आहे पावसाळ्यात ना स्वच्छ... ली जायला पाहिजे म्हणजे सळ्यांनी सगळ्यांची जबदारी माणसची बायकांची मुलांची... की जर स्वच्छता राखली ना तर मग कोुठलाच आजार उद्भवू शकत नाही. पण जर पावसाळ्यात त.... स्वच्छता नाही ठेवली कुठेही काही केर टाकून दिला... कुठे काही लोकां... आणि तुंकले. त काही खराब घाण... के तर त्याच्यामुळे काय होत रोग राही वाढते. पावसाळ्यात हे जास्त होतं. प्रमाण नाही का कारण... कस ह्या जे असतात बॅक्टेरिया वगैरे त्यांना वाढीला मेन म्हणजे हे लागतं अन्न लागतं आणि पाणी लागतं... आता अन्न म्हणजे... काय अस कुचक जेवण व... जे काही पिकून दिले अस.... लोकांनी असंच.... स्वच्छता ठेवलेली नसते. केळीचे साल अ काही अ... ह तुटका फुटका पेरु येत किंवा मग... अ काही पोळ्या बिळ्या उरलेल्या अशा फेकून देतात लोकं तसेच आणि त्याच्यावर पाणी साचलं का.... जास्त करून बुरशी... बुरशी वगैरे वाढते आणि त्याच्यामुळे विविध आजार पसरतात... असतात तर मग प्रत्येकाचे जबाबदारी आहे की पावसाळत मेन म्हणजे स्वच्छ.
हो आणि प्लास्टिकचा पण कचरा जो आहे ना तो पण तुबतो ना प्लास्टिकच्या म्हणजे कॅरी बॅग वगैरे नुस्या जर टा त्या पण एक व्यवस्थित कशात तरी मोठ्या डब्यामध्ये वगैरे त्याच व्यवस्थित व्यवस्थापन झालं पाहिजे. म्हणजे. काय होईल की ते... कुठेतरी तुबणार नाही. आणि मग पाणी तुमलं की म. ते सगळं नदी नाल्यांना न जाता ते सगळीकडे पसरतं आणि मग पूर येण्याची पण खूप शक्यता असते. किंवा जनावरांना पण... त होत त्या गोष्टी त्याच्या पण आपण केलं पाहिजे जाणीव ज ृतीचे कार्यक्रम की कॅरी बॅग ज्या आहेत त्यांना फेकू किंवा करी बॅग आहेव जी तुम्ही कापडाच्या पिशव्या वापरा अशा प्रकारच सुद्धा पण हे केलं पाहिजे आणि चित्र काढण्याची मजा असायची पावसाळ्यात दि चित्र आप काढा निधच ख रम्य आठवणी पावसाळ्याच्या आहेत
खूप छान हा म्हणूनच पावसाळा खूप आवडता ऋतू आहे माझा हा हा तुमच्याशी बोल